हॅलो!
हा येत आवज!
हा येत येतंय.
काय चाललंय मग.
काय बसलोय आराम करत सध्या झाले जेवणे झाले.
हाा ना?
हा तुमच झालं जेवणा
नाही आताशी बनवलंय आता ते, आलगी जेवायचं थोडंना. येतील आता पाच मिनिटात. गरम गरम खायला जरा बरं वाटतं ना.
हा हा मग का एकच जण असलं किंवा ते दुसरं आल्यावरच ते जेवणाची, पण मजा एकटं खाण्यात काही मजा नाही.
नाही हो आणि त्यात, सकाळचा नाश्ता वगैरे करतो भरपूर.
हम्म हम्म.
त्यामुळे तर नाही मग आम्ही लवकर जेवण करत. आता शाळा वगैरे सुट्टी असेल, त्यामुळे सगळं. पोर वगैरे घरीच असतल, ना तुमची.
हा मुलगा एकच आहे गरीत होता ते एक जण चालू आहे नव्हते चालू आहे, त्याचा अभ्यास वगैरेचा करतोय तो
हां.
हा आज काय त्याची एक्झाम असल्यामुळे, कुठे जायचं प्लॅनिंग नव्हतं.
हा ना.
नाही तर रवि रवि रविवार असलं कि, मग कुठेतरी जायचं असतं मार्केटमध्येध्ये किंवा काहीतरी असतं. ह.
हम्म हम् आता मोबाईल शिवाय काहीच पर्याय नाही ना सगळं मोबाईल वरच चालय. एक्झाम पण त्याची मोबाईल वरच असेल ना?
नाही मोबाईल वर नाही आहे ऑफलाईन आहे पण लॉकडाऊन पिरियड मध्ये मोबाईलमध्येच एजु झा ना पोरच म त्यासे फायदे बरेच आहे, मोबाईलचे मोबाईलमधून तुम्ही ऑनलाईनेमेंट करू शकता. मोबाईल मधून मुलांचे स्कूल होतात कॉलेजेस होत. आता ऑनलाईन क्लासेस वगैरे, पण जे आहे ते एमपीएससी युपीएससी चे. ते सगळे ऑनलाईनच होत खानसर म्हून जे आहे ते, ऑनलाईन त्यांचं असतं. जे म्हजे एमपीएसी युपीएसीचे बरेच लोकांचे, क्सासेस ऑनलाईनच चालतात. अं.. परत तुमचं. ऑनलाईन तुम्ही शिकू शकता, जसं तुम्ही म्हटले युट्यूबवर. हा माय मिस्टर शिकताय स्वयंपाक वगैरे. तर तुम्ही युट्यूब वरून बऱ्याच गोष्टी शिकू शकता. हां..
हो.
आणि आता बरेच आता, माझ्याकडे डेबिट कार्डच नाही ये. कारण की गरजच पडत नाही, मोबाईल मधून पेमेंट जातं सगळं. दोन ऑटोवालेला पण, ऑटोवाल्याला पण मोबाईल म्हणून पेमेंट होत तेच्यामुळे. की आजची काही गरज पडत नाही, म्हणजे तसे फायदे आहे पण मग तोटे बी तसेच तेवढेच. डेंजर आहेत. सर्व आपण मोबाईल खेळतो म्हणून मुलं पण, मोबाईलच मागता दिवसभर मोबाईल मध्ये गेम खेळत बसणार आता. गेम पण आहे तेच्यामध्ये, जस चांगल्या गोष्टी तसा वाईट पण आहे.
आपल्यावर अवलंबून आहे त्यातून चांगली गोष्ट घ्यायची, का वाईट गोष्ट घ्यायची. का तर जेवढा मोबाईल चांगला आहे ना, तेवढा वाईट सुद्धा आहे.
हां. आणि आपण मोबाईल बघतो. म्हणजे मुलं पण, मग मो मुला पण मोबाईल खाली पडला की लगेच उचलणार. खेळत बसणार त्याला, असं होतं.
आता जास्त प्रमाणात मोबाईल. किती महाग मग मोबाईल आलेत, मोबाईलच्या पण प्रा कुठे घेत ना.
नाही मग मोबाईलचे प्राईस वाढयच, वेगळं रिझन आहे माझ्याकडं. कदाचित ते तुम्हाला माहित नसेल ना. ए आय टेक्नॉलॉजी आल्यामुळे ना, त्या एआय टेक्नॉलॉजीच्या कंपनी्यांना रॅम लागते. मोठ्या प्रमाणात आणि रॅम आहे, लॅपटॉप मध्ये आणि मोबाईल मध्ये आणि टीव्ही मध्ये. तेच्यामुळे मोबाईल टीव्ही लॅपटॉप. हेचे प्राइसेस वाढले. मागच्या एक वर्षापासनं किंवा मागच्या सात आठ महिन्यापासनं, एप्रिलपाासनं. जानेवारी पाासून सॉरी, जानेवारी पाासून वाढलंय.
हां..
तर त्या पहिले कसं आता नवीन मोबाईल आला की, पाच सहा महिन्यानंतर तो डिस्काउंटिंग मध्ये जायचा त्यांच्या. प्राईस कमी व्हायची आता, तसं नाही होतंये. उलट उलट वाढतय प्रायसिंग, कारण की त्या कंपनीनी लाखो. क्वांटिटी मध्ये ऑर्डर्स घेतले, त्या बाकीच्या. बनवणाऱ्या कंपन्यांकडून, ह्या टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांनी. मग ते, मोबाईलच्या कंपन्यांना मगं. डिमांड सप्लाय चा प्रॉब्लेम होतोय ना, डिमांड जास्त. काही सप्लाय कमी आहे, मग ते जास्त महागडं विकताय. मग मोबाईल कंपनी तेच्याकडून त्यांच्याकडून मागडं घेते ना, आपल्याला पण मागडंच विकते.
हो ना. आता बघाल त्याच्या हातात मोठाच मोबाईल आहे, त्याशिवाय मोबाईल पण नाही कोणाकड. आता पहिले बटनाचे मोबाईल होते तसे, मोबाईल आहेच का कोणाकडे तरी.
हम्म पहिले तर अ ह बटनाचे पण मोबाईल नव्हते ना.
हो, पण काही जणांकडे असायचे तरी आपल्या टायमिंगला. तर असायचेच मोबाईल छोटे.
नाही आता मी अकरावी बारावीत गेलो, तेव्हा कुठं ते साधे मोबाईल यायला लागले होते. ते बी क्वचितच लोकां डे असायचे आणि असं वाटायचं झा एकाच लाखाचा मोबाईल असेला म्हणजे अरिअर लोकांकडे राहायचे मग ते हळूहळू हळूहळू ते साधे मोबाईल वाढायला लागत पुढचे चार. पाच महिन्यात त्या चार पाच वर्षामध्ये, त्या साध्या मोबाईलने पूरं मार्केट कव्हर केलं. नोकिया वगैरे हो आणि मग नंतर अँड्रॉइड आलं.
हो. पणलॉकडाऊनमध्ये तर जास्तच प्रमाणात वाढलं त्याचं प्रमाणच मोबा त्या मोबाईलचं.
पहिले कोणाच्या म्हणजे एवढे नव्हते कोणाच्या घरी की मोठे मोबाईल वगैरे. पण जसं लॉकडाऊन आलं ना तसं ते प्रमाणच जास्त वाढलं.
हा मग लॉकडाऊन मध्ये काय झालं मोबाईलमधूनच सगळं कामा व्हायला लागलं ना मोबाईल मधून मुलांच्या कुल होत हो होत्या.
हो.
मोबाईल मधूनच स्कूल होत होते परत मोबाईल मधून कॉल वगैरे वर्क फ्रॉम होम होतं तर लॅपटॉप आणि मोबाईलमुळेच ते वर्क फ्रॉम होम शक्य झालं नाहीत ते शक्य झालं नव्हतं नसतं.
हा तेच ना? पण ज्याच्या घरी मोबाईल नव्हते त्यांच्या प्रॉब्लेम झाले लॉकडाऊनमध्ये. त्यांच किती शिक्षण नुकसान झालं ना?
हा मग काही आता समजा एखाद्याकडे नसेल तर, तो एक दोन महिन्यानंतर मग साधा घास जाईल थोडं. कमी प्राईजचा का असना किमतीचा तो घेणार मोबाईल.
घेणार हो. आता जास्त करून, त्या टायमिंगला सेकंड हँडच घेतले.
हा.
आणि आता बघल त्याच्याकड आयफोन शिवाय तर मोबाईल नाही.
आणि पण ते लॉकडाऊन मध्ये मोबाईल वाढले तर ते लॉकडाऊन मुळेच मोबाईलचे जे दुष्परिणाम आहे ना ते बोकतायत लोक किंवा ते होतायत. लोकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे कसं आता म लॉकडाऊन मध्ये घरीच होते. ते सगळे. करणार का कुठं फिरायला नाही कुठे शॉपिंगला नाही कुठे मार्केटमध्ये नाही. मग मोबाईलचं प्रमाण प्रत्येकाचं बघायचं वाढलं. आणि ते मोबाईलच्या प्रमाण बघायचं वाढल्या मु म मोबाईल डिप्रेशन मध्ये लोक गेली किंवा बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागलं, त्याच्या मुलं
होना.
मुलं पण मोबाईल त्याच्यामुळे जास्त बघायला लागले.
हो.
हम्म.
आता म्हणजे जेवढं त्या मोबाईल मधून शिकायसारखं आहे ना तेवढं म्हणजे नुकसान सुधाय असं म्हणायला लागेल.
ह हा हा आता रात्रीच्या टाइमाला मोबाईल बघायला, तर बिलकुल टाळायला पाहिजे. मी आता रात्रीच्या टामाला पहिले, मोबाईल बघायचो ना तर रात्री मग माझी झोप कमी. मी कधीतरी एक वाजून जा्याचा कधी दोन वाजून जायचा. मी पिक्चर बघत बसणार, किंवा व्हडिओ बघत बसणार. किंवा मग काहीतरी रीलल्स बघत बसणार. हा मग ते नंतर कुठेतरी वाचलं कि ते नाही ते शरीरासाठी ब्रेन साठी, तुमच्या्ंदू साठी खूप घातक आहे रात्री मोबाईल बघण. कारण रात्री ते ना तुमच अ तुम्ही मोबाईलवर बगता तेव्हा ते जे किरन मोबाईल सोडताना त्याच्यामुळे असा दिवस वाटतो तुमच्या मेंदूला आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूला झोप नाही लागत आणि त्याच्यामुळे मग तुमचे झोपण्याची जी सिस्टीम आहे ती पूर्णपणे सम ली ती खराब झाली कि मग पूर्ण दिवस बी खराब होतो म्हणजे लाईफ सायकल खराब झाल होत पूर्णपणे मग मी आता काय दिवस
ते लहान मुलं सुुद्धा मोबाईल म्हणजे. आता ते पबजी वगैरे निघालेपासन बघताय ना म्हणजे लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलाय त्या मोबाईलमुळं का तर मुलं असं बाहेरच्या गोष्टीकड जास्त लक्ष देत नाहीत आता दे सोडून
हो, हो, हो
जास्ती झालेत
तर मी त्या दिवसापासून मी काय करतो आता मोबाईल स्विच ऑफ करून साईडला ठेवून देतो. झोपण्याच्या पंधरा मिनटं पहिले मोबाईलला हात नाही लावत नाही तर मोबाईल घेऊन तुम्ही म्हणजे बेडरूम बेड वर बसले तर हळूहळू मगते हा पाच मिनिट, पाच मिनिट करत, करत, करत मग ते कधी दिवस वेळ निघून जातो कळतच नाही त्यापेक्षा बे रूम ला जायच्या पहिलेच मोबाईल कुठेतरी ठेवायचा आणि मग बेडरूम मध्ये जायच म्हणजे मोबाईल नको ही मी शिस्त पाळतोय आता काय मागच्या सहा महिन्यापासून तर मला त्याचा फरक वाटतो की हा बाबा ठीक आहे हो म्हणजे झोप पण महत्त्वाची आहे कारण की दहा ते सहा मध्ये तुमच म मेंदू बऱ्याच प्रकारच केमिकल सोडता आणि ते तुम्ही झोपले तर ते कोण केमिकल सोडू शक तर ते शरीरासाठी खराब आहे. आणि जर ते सोडले नाही नाही तर त्यांनी मग त्याचे परिणाम होता मग सकाळी उठून तुम्हाला चिडचिड होणार तुम्हाला थकल्या सारखं वाटणार तुम्हाला काहीच करावसचं वाटणार नाही. हा या सगळ्या गोष्टी होणार मग दिवसभर ती एनर्जी राहते आपल्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी आणि त्याच्यासाठी अ तुम्ही मोबाईल बघाय साठी एक पर्टिक्युलर टाइम पाहिजे किंवा हा बाबा इतक्या वेळ मी मोबाईल बघेल कारण स्क्रीन टाइम पण खूप जास्त ठेवून पण उपयोग नाहीये. थोडं कमीच पाहिजे आणि रात्रीला तर मोबाईल बघायलाच नाही पाहिजे
हा ना म्हणजे जेवढा आपल्याला त्याला मोबाईलला इग्नोर मोबाईलला इग्नोर करता येईल ना तेवढा मोबाईल इग्नोर केला पाहिजे आपण का तर अतिप्रमाणात पण युज करणं धोक्याचच आहे
पहिल्याची लोक मोबाईल नव्हत तरी ते जगतच होती ना आयुष्य उलट त्यांनी आपल्यापेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगले आता माझी आजी माझी आईची आई माझी आजी शंभर क्रॉस असेल पण ती अजून बघू शकते व्यवस्थित डोळांनी कारण त्यांच्या टायमाला मोबाईल नव्हता किंवा ते ज्या जेव्हा मोठे झाले म्हणजे आता ह्या वयात ते आजी मोबाईल नाही बघू शकतात आता मोबाईल ब बघितलाच नाही म्हणजे थोडक्यात पूर्ण आयुष्य तर मग ते डोळे तसेच आहेत कसे आपलं तसं नाही होणार पुढे चालून आपले डोळे खराब होणार आहे.
हो का तर आपण दिवसभर घरी असेल तर तो मोबाईलच सोडत नाही ना दिवसभर.
हा
चालते मग करते तुम्हाला परत.
हा ठीक आहे चालेल हो.
हा.